काय चाललं?
काय सांगू आता काय चाललंय ते.
आवरलं का सगळं.
हो आवरलं सगळं, जेवण झाली. आणि काय काय खाल्लं ग आज आज केलं होतं खायला.
सांग की तू. आठवतंय काय बघूया तुला तुला काय काय केलेलं. बरं असू दे नामजप झाल का आचा.
हो झाला की नामदेव झाला पुस्तक वाच ते
पोट वगैरे बरं हाय ना!
हो सगळं बर हाय.
हम्म! कोणतं पुस्तक वाचतीस.
हम्म अ रोपां
अ.
रोप अमृताचे.
हो, अरे वा! का काय त्याच्यामध्ये.
आता काय असणार आहे. काय काय आहेच की.
कोणता विषय आहे. त्यांचा
विषय काय काय असते त्यात, थोडे - थोडे आहेत.
हो. एखादा आठवत असेल. तर सांग.
हा हॉकी
आणि काय बाकी.
ह.
मुलांची वगैरे छान आहे तब्येत.
हो सगळे चांगल.
आंबे संपले. का तुमचे.
चालू असत. आधी मधी. आता कस काय
अमृतसर
आंबे कापून खायचे.
हं कलमी आंबे, नीलम चे आंबे
हो.
हं. ओ गप्प बसा
हो आली की. बालकनी मध्ये झाडे चांगली आली आहे. तुळशी आहे. ओव्याचे झाडे अजून बरेच काय काय झाडे. आहे.
हो गुलाबाचं.
हो आहे की, गुलाबाची कलम आहेत, ओवाचे ओव्याच आता ओव्याचं झाड आहे.
आळूचं वगैरे काही लावलेलं नाही काही,
नाही का आळूच कायच आळूचा जाडा काय का आपल्याकडं
हा नसेल बहतेिक दुसरं असेल हम बर
ह
हम्
आळुच्याला जरा जागा लागतो.
हा जास्त जागा लागते बरोबर आहे, बळ्यातई तुमच्यातभरपूर झाडं असायची ना.
होय.
गावाला
हम्
हम्म हम्म
आळूची पानं असायची केळीच्या बागा असायच्या. चिंचेची झाड असाय, चिंचेची झाड असायचे.
होय.
केळीच्या बागा असायच्या. चिंचेचे काय म्हटलीस. ते कुठून खात होतो. ऊस पण असायचा.
हो अग बाई.
ताबडा ऊस असायचा. पांढराव ससायचा ना आ तर ते कोले राहू द्यायचे नाहीत.
होय.
होय मग आमचे वडील खायापुरती थोडंच लावायचं तेवढ पोरानं पांढरा ऊस खायला ती सोलायला ह रोज जास्त असतो, सोलायला सोपा असतो ना
हा हां
लाल ऊस अस सोलायला कठीण असतो.
बरोबर आहे. ह
सगळं गेलं बघ केळीच्या बागा
हम्म
हळदीचे फड चिंचेचे झाड
हम्म
पाडाचे आंबे
बापरे मज्जाच होती.
हो
लहानपणीच आठवलं की,
हम्म काय पाडाचे आंबे तर खायची बाई
ह
हो
खूपच एक एक आठवण आली की जिबेवर चव रेंगाळती.
हा आणि एकदा तर मळा वड्याच्या पलीकड असायचा. आणि मग आम्ही तिकडे गेलेला असायच आंबे तर पाडाची इतकीपडलेली असायची. की आंबी गोळा करता करता आणि वर वरडायला गेली पोरं ओढ्याला पाणी आलं ओड्याला पाणी आलं आता काय करायचं आणि ओढ्याला पाणी आलं ओढ्यात गेल्यावरून पाणी आलं तर वाहून जायचं की नाही. आम्ही पळत पळत जाऊन वड्याच्या पलीकडे गेल होतं मग पावसाचा लोंडा आला पाण्याचा लोंडा आला ओढ्यालाकी आणि मधच आम्ही सापडल त्र गेलं असत
भीती वाटते हो बाई कसं काय तुम्ही एवढं धाडश अवघडच ते ओढे खरं जोरात येतात ते खूप
हम्म तर काय असं सपाट नसतय हळू पाणी याच खला असत पडत येते पाणी खोल असल्यामुळे ते जरात पाळीन पाणी येथ
मुळ्यात विहीर पण होती काय
हो मातली हिर होती आणि असं भोपळा लावून पवयला शिकवायचे आमचे वडील म्हणाय जे पोरीन शिकायला पाहिजे अ म्हणजे हा म्हणजे कुठं जीव द्यायची भीती नाही आता पो आले ते तर कसं जीव देणार
नाही पण
हा म्हणून भोपळा लावून कशानं कशानं आमची होडी असा प पोटाला पटका बांधायचा आणि वर धरायच एकाने खाली पोहायला सोडायत पण मला काय पोवायला आलं नाही शेवट असली एडी
नाही ते असं मनापासूनच लागतय ग आवडत शिकायची
आवड नाही सगळ्याला पोहायला शिकले कर पण मला काय ते पोहायला आलं ना शेवटप असली
हम्म असु द एकेकाला ते आवडतच नाही बरोबर आहे भीती वाटते कला पाण्याची
का
बक्की तुमच्या वडिलांचे एवढे छान विचार होते म्हणून तुमचे एवढे चांगले विचार
हो आणि घर तिथंच गावाच्या कसला शेती शेती असायची
आंब्याची झाडं असायची कैऱ्या काय खायचं त्या बारीक मीठ नसायचं मोठं मीठ असायचं तर अ पाणी घेऊन दगड जायचा दगडा तर ते दगड झतला की त्याच्यावरती मीठ वाटायचं त्याच्यावर कैऱ्या घालायच्या कैऱ्याच्या पुढील असं कैऱ्या मोडून खायचं काय म्हणती मजा तसली आणि आता काय आहे. खा हे ला
कापून खाण्यापेक्षा फोडून खाल्लेले
ह का आणि काय अ तरुण पणत काय दात कळकलीय का काय झालं काही नाही. पिकलेल्या पाडाच्या चिंचा
खायच्या.
हम्म.
तुला अजून पाडाच आंबा ते आवडतय नाही खा
होय आणि ऊस असायची मग ते ला तांबडाऊस असतोय ते जरा कठीण असते म्हण पांढरा ऊस असतोय तो ते सोलायला रुजणारार असतो. हम्म मत्य हा ते ऊस केला की मग ते कोले रात राखत नसायचे ग ते मोडून खाऊन
त्याच्यामुळे ते पांढरीे करायला यायची नाहीत.
हम्म.
हम्म. मग थोडसच व्या आण एक दोन सध्या करायच्या खायपुरच्या त्याच्यात काय ते खातील ते खातील जातील ते जातील तांबडी वूस असायचे किंचापाडाचे असायच्या काय म्हणतीस
हम्म.
कैऱ्या असायच्या
हम्म
घर तिथ पण घ घराच्या खालच्या बाजूला तिथन शेत तिथून खाली चिंचाची झाड तिथून खाली ओढा
हा
हम्म ते काय नावच
खेळायचं हुंदडायचं लहान अस
हम्म.
अजून चांगली.
गेले दिवस ते गेले दिवस ते सगळे हा.
चांगला आठवतय म्हणल तुला अस
हो चांगला आठवतो वो की खाल्ल्या पिल्लेल बागडलेल काय राहतये व्हय?
चांगल्या गोष्टी आपल्याला हृदयस्पर्शी असतात त्या आठवतातच
आता सारखे कपडे नव्हते आम्हाला ते झम्पर परकर असायचे.
हा.
झिमकर परकर
झोक्याने खेळायच नागपंचमी असली की झोके बांधत होत का
हो नागपूंची असली मी झोका बांधायचा झाडाला
हम्म. हम्म.
गेले दिवस बाई ते तेव एवढे चांगले दिवस ती गेली बाय हम्म.
खेळण नाईन काही नाईन नस्त अभ्यासन पुस्तक न हेन मोबाईल अन ह्याच्याशिवाय काई नाई
धोरण सगळ असायच मुबलक म म्हश असायच्या
दूध दुपत
दूध दपत घरच असायच विचारु नको
ती खरवीज वगैरे खात अशी न म??
होय खरवीज खायच्या वड्या करायच्या पहिल्या चिकाच्या वड्या होतात बघ कोणा होत नाइत.
हम्म हो
पहिल्याची कधी
चांगला लागतोय की आणि त्या चुलीवरच्या जेवणाला चवलई चांगली लागती
चुलीवरच जेवण संक्रांत आली कि मग बाजरीच्या भाकरी तिळ लावून
होय का?
हम्म तिळ अन बाजरीच्या भाकरी
चव ते चुलीवरच्या ह्याला चांगली.
हम्म पावटा, घेवडा बरंच काय काय आता भाजीची नावं पण येत नाही इतक्या भाज्या एकत्र
हं बरोबर तेव्हाच्या भाज्या पण चांगल्या चविला होतं
कडवून कडवून खायच्या दोन दिवस भाज्या
हम
मिसळक्या भाज्या
ते बघ पडलं काय.
पावटा अन, घेवडा अन, बरंच काय काय, आता काय त्या भाज्यांची नाव
हा हा होय बरोबर ये
हम्म चिंच चे हो चिंचाची झाड असायची, पिकलेली चिंचा पाडाचे चिंचा काय ना म
हं हं
केळीच्या बागा असायच्या, पाडाची केळी असायची.
हा हा ठीकये
हा